हॅलो,
हॅलो, परत कॉल कोणचा आला.
हॅलो
हा बोला
पाणी पाऊस आहे का.
आमच्याकडं पाऊस भरपूर आहे. बर का आज रोजच्या पेक्षा हो आज आहे ना आज हे चालू होतं. रोप टाकायचं होत थोडस मिरच्यांच हम्म भातच भातू लागवडीला आलाय आमचं,
हा का कोणचं टाकलं भाताचं बियान तुम्ही घरी कोळपी का?
हा घरपोच टाकली.
हा का
हो तुम्ही कोणती ग आ वराटी केली यावर्षी?
आम्हीय ना हेच लावले आपलं वालं ओम साही लावेले. इंद्रायानी लावेले. म्हणजे टाकलेय रोप आणि मग हा आणि हे रत्नागिरी वरुन आम्ही रत्ना आणले नवीन व्हरायटी केलीय. मधला पाव करून
येतय का पण या वातीवरणात आपल्याकं
माहित नाही पण मग म्हणला पाहू करून तर बघू नवीन नवीन प्रयोग आस. म्हणलं हे आपल्या हे करायचे ना शेंद्रीय करायची हे ना
सेंद्रिय साठी आपल्याकडं वात तीवर वातीवरण तसं आहे का आपलं वातीवरण आहे का त्या पद्धतीचं
नाही वातावरण पण मग नाही जास्त नाही थोडं करून पाहिजे आपल्याला आं जास्त नाही हा नम नमून करायचे थोडं जर चांगलं आलं तर पुढच्या वर्षी आपण तेच करायचं.
आम्ही क करणाराय याच्यातच पण मग कस आहे जुन्या व्हरायटी आहेत ना त्याच्यामुळे,
हा हा हा नाही आपण म्हणलं शेंद्रिय करून बघू ताक बी टाकली आपण, पण सेंद्रीय खत होणारा अस
पालश साठी पालक पालश खत हो हम
म्हणलं पाहू वापरून
तेच म्हटलं, आम्ही काय क आता क ये टा लय उडीत टाकलाय, पेंगून टाकलाय हो
ह ना भूईमुगाच बी, भूईमुगाच बी, भेटल का मग?
आता लागवड होऊन गेली हो, दीलं असत तुम्हाला, हो
म्हणलं असं त दया आम्हाला, थोडंफार वानोळा म्हणून
लागवड होऊन गेली ना आता, हूं
कसं लावलं? नांगरा माग आपल आ
हा आवतानी पेरलय ना, माणसांनी हातान
टॅक्टरने पेरलं की काय?
नाही, नाही टॅक्टर आमच्याकडे नहीच, टॅक्टर नाही नही टॅक्टरनं नही पेरतय आमी भुईमूग
तो!
पाऊस जास्त होतोय तुडवत त्यानं म रान त्याच्यापेक्षा आवता आता पण पाऊस हे
हा ना
तुम्ही त्याची लागवड
हो औंदा लवकर आहे न पण एवढ्या येतील आठ, धा दिवसात आमच्या अवन्या आठ दहा दिवसात होतील, आवण्या चालू होतील आमच्याकडं
आमच्याकून आताशी रोपं टाकून राहिलोय आम्ही. बात अजून काय काम केलं म आ हा आमच्याक
अजून आता क आता कायी, कायी जायचे आत म्हटलं जाऊ सोयाबीन पेरायचे थोडेसे, पण पाणीच उघडं ना
हा ना नई आमच्याक इथं मस्तय अजून, अजून त काय पाऊस एवढा नही काही, झिमझिम येते थोडंफार
खुरासनी पण, पेरायच राहिलं आमचं अजून. खुरासनी टाकायचं होता हा तेलास हूं तेलासाठी आमाले खुरासणी टाकतो ना आम्ही. ते नी हाय
हाहा खुरासणीच बी
बी आपल्याकच होतं ना आम्ही पारंपरिक हे ना, ते ठेवलेलं बी ठेवतं तसंच दर हो
हा! खुरासणीचं खुरासनीचं पण पिक भारी आहे. एकदम असं.
मी ना ठेवलय परवडत परवडत नाही आता शेती
हा शेती परवडत नाही पण मग आता काय करावंच लागते ना पडीत त ही घेऊन चालत, चालत नाही
हा, ना, त्याच्यामुळ काय होत यावर अशी आहे ना पावसाचा आय या ना भर पूराळ दिसतया त्याच्यामुळं ग म्हटलं, कसं होईल, उडीदही होईल, भीईमूग ही होईल खुरासनी करू
हा आणि हया वर्षी काय, पाऊस पण कमी सांगितलाय असं, त्याच्यावर ते मग, म्हणजे कमी पावसावरती पिकं घ्यायला पाहिजेत.
हे पिकं येणारीच पिकं आहेत, ना भाताचं कसंय पाऊस पुरवलं तर भात होतो, नाही त होत नाही बरं तुम्ही बात कोणत्या पद्धतीन का ओ तुम्ही भात कोणत्या पद्धतीने लावणार आहेत या वर्षी भात लाग
मला तर नाही आपलं वाल चारसूत्री जपानी पद्धत.
चारसूत्र पद्धतीने करणार आहेत का पन होतय का चार सूत्रेना बाताच उत्पादन वाढतय
काय होतंय आपण जी लागवड करतोय ना असशी आवठी पद्धत तिने काय होतय का दाट होतय लागवड जड आपल्यालाना एक पिसवीचं बि लागत आहे ना म्हणजे समजा आपण आवडी लावायलाय ना म्हणजे उत्पन्न वाढत ये वरून भांडवल कमी लागत आहे आणि माणसही कमी लागत आहे लागवडीला एवढं पद्धत हाय पण मंगय ना? हा.
मग
चा ना चाल दे ना समजा आप लि ते करला पद् लावली तर मग तिथे दहा माणसं लागतील
अच्छ
तिथं काय दोन एकर होऊन जाईल ना भारी आहे ना आणि ऊन आणि फुटवा जास्त राहतो ना कारण का हवा मोकळी ना
फुटव्यासाठी कोणती खतं वापरतात तुम्ही लागवड झाली लागवड झाली पुटसाठी कोणती खतं वापरतात?
आता सधेत आम्ही चालले हे सेंद्रीय करायची ना मी गांडुळ खत वापरतते बायप्रोम बायप्रोम आपलं हे शेंद्रिच ए खत ते वापरतो आम्ही
बाय फ्रोमचां बाय फ्रोमचा चांगला रिझल्ट आहे का?
रिचत आहे बऱ्यापैकी हे हा करून बघितलंय पण मग काय राहतय आप आपल्या सेंद्रिय शेती करायची आहे ना आता उत्पन्न कमी राहतय रासायनिक पेक्षा
अ रासायनिक मला जमीन नापिक झाली आहे या वर्षी रासायनिक मुळे ना उत्पन्न वाढून नापिक होऊन जाऊ राहिले त्याच्यापेक्षा आपली सेंद्रिय केली ना त्याच्यामुळेच आम्ही पण आता खुरास त्याच्यासाठी करतोय हम् ये अ ग तुमच्या एक हजार आठ तर इंद्रायणीपेक्षा घरी कोळती आणि हाळी कोळती चवीला किती चांगली तुम्ही बघा पाणी पाऊस गेला तरी पीक येतय आणि याला पाणी पाऊस गेला तर पीक हळी कोळ प पाऊस जरी कमी झाला तरी पिक येते हो करिप माणुसकी पीक येत आता तुम्ही म्हणता तसं चारसूत्रीचा प्रयोग करायला पाहिजे या त्यासाठी बघू तू एखा थोडस करून पाच दहा गुंट्याचा ऑवर आहे ना
लावाय काही हे नाही ना आपण वि
बघू ना मग म बघू ना ट्राय करू
करून बघा सुतरीय ना कभी आम्ही करतोय
असं आहे का हा. तेच ना मनतो, बघून ना. तुम्ही म्हणता तस चारसूत्रीे करून बघू बा बायोप्रोम भेटेल का तुमच्याकडं खत्त बायप्रोम भेटतय का खत तुमच्याकडं? आमच्या भेटते ना म्हणून म्हटलं भेटते काय?
हा ना आपण काय गांडूळखत करू शकतो आपण घरचे घरी अ डी कंपोस्ट स्ट बनवू शकतो आपण आम्ही काय करतो ऐका नाही आपण काय करतं शेण खत आहे ना आपलं शेण खत राहत हे शेता मध्ये पाांगून द्यायचं.
हा हा.
तुमच्याकडं जानवरं असतीलच न घरी?
जनावरं आहेत तशी एक दोन
मग आपण शेतकरी आहे, म्हणजे आपल्याकडं जनावरं राहणारच. याच शेणखत नेऊन टाकायचं.
होय हेच मग काय म्हणा मंग आजून काय म्हणता?
बाकी काय नाही ब्वा आता तुमच्याकडे पाऊस चालूच आहे हो, पाऊस चालूच आहे.
या आमच्याकडे फिरत फिरत एखाद्या दिवशी
याला लागल बघायला तुमच्याक, काय काय
या ना आमच्या या तुमच्याकडे आवनी बिवणी आली तर बोलू आम्हाला आम्ही पण आवणीला, माणस लागली तर सांगा
माणसं लागवडला लागल सांगतो ना तुम्हाला अजून लागवड नाही चालूं.
तुम्हाला नाही नाही अजून आहे ना टाइमिंग जरा चार पा्च दिवस लागवड चालू झाला का मग करतो फोन.
हा फोन करा ना मग आम्हाला, मग आम्ही येऊ ना भात लागवडीला.
कारण चारसूत्रे आम्हाला माहित नाही ना चारसूत्री लागवड आम्हाला माहित नाही ना.
नाही नाही आमच्याकड माणस असताना लावायला ते चारसत्रीची म्हणजे आम्ही अशी एक ग्रुप पद्धत केलीय शेतीची. ग्रुपनं शेती करायची. सगळं आज तुमच्याकडं जायचं. आ काय म्हणता?
तुमच्याकडं मग चांगली गोष्ट आहे एक याच्यातू हे करतात तुम्हीं ग्रुप न करतात शेती म्हणल्यावर
हा ग्रुप शेती करतोय आम्ही, हा पडकाई पडकाई. म्हणजे आज आज समजा तुमचं वाल रोप आलं काय लावायला, पहिले तुमच्याकडे जायचं जसे येईल तुमच्या वाली आवनी पूर्ण झाला, का मग माझी करायची असं प्रत्येकाची करून द्यायची.
हा म्हणजे इथं भांडवल कमी लागतय भाऊ तुम्ही पडकाई स्वरूपात करतात म्हणजे पैसे नाही घ्यायचे भो आज माझे केली
नाही नाही जर समजा तुमची वाली माझी झाली माझ्याकड समजा तुम्
हम्म.
माणसं जर पैसे देऊन टाकेल ना मी.
हा पण मग सर्वांची आगळ करून घेतात ना? आमच्याकडं नाही ना एवढी लोकं करत इथं तर एवढी लोकं नाही करती पडकाई.
हा हा चालेल मग काही नाही मग यावं माणसं घेऊन. आमच्याकडे हा चालेल मग ठेवा मग हा चालेल चालेल.
हो